हॅलो हॅलो काय चाललंय
हम्म आहे ब
हो का म्हणजे कोणत्या काला रेंज नसते तुमच्याक
नाही आमच्या साईडच्या गा टावर आहे तिथून रेंज येे अ
असं आज तरी पण म्हटलं तर कोणत्या काढ जास्त रेज किंवा कोणतं कार्ड कमी चालतं
जिओलाच आहे जास्त त्याच्यामुळेच आम्ही इकडे सगळे जिओच वापरतो हम्म
अच्छा अच् हो का मग तुम्ही
हा ते कर मग जालीेत नाही घर पंचायत आमची
हो का कावर ग्रामपंचायतला काय करायचं जमिनीच
ि टावर बसवायला कोणी
हो पण ग्रामपंचायतची जागा असेल ना कुठे ना कुठे गावात
आहे म ग्रामपंच ेत नाहीम् ती जात
असं म्हणजे ब्राह्मण गावाचा विकास नाही वाटत प हो
हम्म हम् काय म
हो का अजून काय काय तुमच्या गावात कध म्हटलं तर असं वि आपल्याला काही फायद्याच असल्या ग्रामपंचायतनी काय काय कामं केलेली काय नाही ह
का ग्रामपंचायती आता स्या सभामंड काम चाललू आहे
होम
आणि नाले आहे सगळ म्हणजे रोड बी चांगले केलेत आता गट्टू बिट्टूचे रोड सगळे चांगले
ह
अंडरग्राउंड नाल्या केलेता
अच्छा अच्छा हो म्हणजे भरपूर डेव्हलप झालंय
हा त्या वर्ष या दोन तीन वर्ष थोडं जास्त डेवलप झालेलं आहे
अच्छा अच्छा या दोन तीन वर्षत सरपंच एकच असतील ना
तर बलच गेले काही वारले काही नाही नाही तीन सरपण झाले आमच्या गावावर दोन वर्ष त्या पाच व
पाच वर्ष तीन सरपंच झाले हॅलो
ते अगोदरचे सरपंच होते त्यांचा अगोदरचा पहिले सरपंच होता त्यांचा नवरा व अगला
हा
तर मग त्यांनी रिझाईन दिलं
म्हणजे लेडीज होता का
सरपंच होत म त्यां म्हण त्यांचे वडील म्हणजे त्यांचे वडीलच म्हणतो त्यां न त्यांनी मग रिझाईन देऊन टाकलं तर मग दुसरा झाला म्हणजे तू नवजवानच होता म तर थोड पैसे खाणार होता अ आ तर आमचा उपसरपंच चांगला आहे त्याच्यामुळं काम होतात थोडीफार
हो
हम्म
गावात जास्त सरपंचाची चालते की उपसरपंचाची चालते
तशी चालते उपसरपंच आधीच त्याला कसं जाा सुटण्यावर राहते ना त्याला जागा भेट नाही सरपंच जागा जशी सुटेल तसे सरपंच होते म चालते उपसरपंच चालते ह
काय लाईनीचा काय प्रॉब्लेम तुमच्याकडे
ह
लाईनचा काही प्रॉब्लेम आहे का म्हट
नाही नाही सध्या लाईटचा काही प्रॉब्लेम नाही पहिलेच होता म्हणजे पाऊस थोडा आला तर लाईट जायची आता पाऊस थांबला की लाईट सवच येते हम् म्हणजे आमच्या इकडे ती असंशी तार राहिलीच नाही तर डायरेक् म्हणजेार म्हणजे कायरे ते एकच तार त्याला सर्व कनेक्शन म्हणजे फाल्ट व्हायची चान्स कमी झालेले आहेत हम्म म्हणजे फाल्ट कमी हा फाल्ट कमी होतय ना त्यामुळं
हम् हम ह
हम्
ह आमच्या गावात पण झालेलीी सुविधा पण आता आम्ही जिथं राहतोय गा त आम्ही जिथं राहतो गात तिथं भरूनच लाईट जाते
हा ह
हो आता बघा आता पण परत
ह तुमंग ते यांची कॉलेजवाल्यांची यांची प्रॉब्लेम असेल ना तुम्ही हॉस्टेलला राहता ना त्यांची प्रॉब्लेम असाल
एकदा झालं दोनदा झालं
हा मग तिथलं पूरं सिस्टमच करप्ट हे ना
हम्मो आमचा मॅनेजमेंटचा जरा घोटाळा आहे ना
हम्म त्याच्यामुळे ती सर्व तसच होते ना
हं काय मुलं पण तेना ऍडमिशन घेतात काय माहिती हिंगोलीचे दोघजण आहे आमच्याक हा नाही कुला ऍडमिशन घेतलं
तुमचा मित्र का थोडा पागल आहे का
काय चाललंय
का नाही बस मॅच पाहता इथ बसून
हो का आपलं क्रिकेट क्रिकेट क्रिकेट बद्दल चालू होत ना आपल्या हम्म काय तुम्हाला कोण आवडत क्रिकेट बद्दल कोण पण तुम्हाला जास्त
कशा मध्ये?
क्रिकेट विश्वात कोण तुम्हाला क्रिकेट विश्वात ऑफिशियल वेबसाइट आहे कोण असा खेलाडू वाटतो का तो
चष तर म्हणजे खूप झालेत ना चांगले सर्व प्लेयर चांगले खेळतात
जो आवडलेला स्वतःला वैयक्तिक
म्हणजे आवडायचा विषय असा नाही वै कि बा जे त्याच्या म्हणजे जे जे कार्य ते करत आहे ना तर ते त्याच्यात चांगलं आहेच ना आता काय अलग अलग पूर्ण कार्य करतात ना आता जस की रोहित श शर्मा रोहित शर्मा चा पुुल शर्ट दुसर कोणी म्हणे चांगलं त्याच्या खेळू शकत नाही विराट कोहलीची कवर रा दुसरं कोणी म्हणजे भारी करू शकत नाही धोनीची कॅप त्यां कोणी काय करू शकत नाही असं ना म्हणजे प्रत्येक अलग अलग करते ना आता बॉलरची बॉलर बॉलिंगची बॉलर अलगच राहता ना त्याच्यात. हम्म त्याच्यामुळे असं कि नाही कि जेव्हा हे आवडायचं ते आवडायचं सर्व चांगले असतात
सचिन तेंडुलकर बद्दल काय वाटतं तुम्हाला?
हा ते एक म्हणजे त्या टाईमचा एजंट क्रिकेटर होता जे उत्कृष्ट क्रिकेटर होता.
त्याला क्रिकेटच देव म्हटलं होतं ना
हा ना
काय चालूय बाकी अजून आपल्याला काय वा तुम्हाला काय वाटतं क्रिकेट हा इंटरनॅशनल झाला पाहिजे की नाही झाला पाहिजे इंटरनॅशनल ला राष्ट्रीय खेळ
राष्ट्रीय खेळ सॉरी रा राष्ट्रीय खेळ खेळ म्हणायच होत मला
म्हणजे भारताचा का?
हो राष्ट्रीय खेळ झाला पाहिजे की नाही.
भारताचा कस का झाला पाहिजे तेे भारतात त्याची उत्पत्तीच नाही ना
हो.
म्हणजे तुम्हाला माहित आहे का मग भारताचा भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता आहे म्हणजे महाराष्ट्राचा नाही राष्ट्रीय खेळ राष्ट्राचा हा ते राष्ट्रीय खेळ कोणता आहे भारताचा
जे आहे ना काय म्हणतात त्याला हॉकी
हॉकी आहे का आणि त्याच्यामध्ये म्हणे हॉकीचा म्हणजे हे कोण आहे म्हणजे? अ कि पहिला हॉकीची हे कोण जिंकून दिलेली आपल्या म्हणजे सर्वात जास्त गोल कोण करायचो?
तुम्ही वापरत असेल नाही इतकी काही आम्हाला डिटेल नाही आहे त्याच्यात फक्त एवढं माहिती हो तुम्हाला माहिती आहे का?
हा माहिती आहे ना म्हणजे भारताचा सर्वात उत्कृष्ट हॉकी क्रिकेटर मेजर ध्यान
हम्म हो का
हम्म हम्म. मेजर ध्यानचंद हा तेच आहेत
हो का म्हणजे तुम्ही ऑनलाईन बघून सांगताय का आम्हाला
नाही नाही नाही नाही ऑनलाईन बघत नाही म्हणजे माहित होतं मात्र नाव थोडं चुकलं असेल मात्र असं नाव डोळ्यासमोर आलं तर सांगू शकतो बघा ऑप्शन मधी कशामध्ये क्वशनमधी म्हणजे त्याला भारताचा हॉकीचा जादूगर म्हणतात
तुम्हाला माहीत नाही का?
भारताचा राष्ट्रीय खेळ? माहिती होता आम्हाला पण त्याबद्दल एवढी माहिती नव्हती ना की कोण कोण आधी जास्त खेळलाय
हो
हा हा हा ह
हे आम ते जवळचे जरा खूप गममले दिसतय ना गाण्या गाणे ऐकून बघा की
हो का बर
अ काय झालंय तुमचलबाची
ह का
मजेत का
हो
हो का काय मग काय बाकी काय आहे लगेच लेटेस्ट न्यूज लेटेस्ट न्यूज नवीन बातमी काही
मेन बातमी काय ना उमनचा फडकचा
हो जिंकली की इंडिया वुमन
इंडिया जिकली ना
त्यांडनी
ह
हो आज आता इंडिया ये आणि अफगाणिस्तान ये श्रीलंका येचा होता ना
हा आजचं काय माहित नाही मला कालचं माहित होतं
आज कोणी चाललं नाही पण म आज शेडगे चाललेलं आहे भरपूर ् चालन मग ठेवतो आता
हो हो
अ